काय करा आलास त्ता
काय नाही हाय बघ तू
मी पण आवरालोय आवरवरलं का तुमचं?
काय ते, आवरलं आवरलं चपात्या आता करत होतो झाल्यात आत्ताच
ह हा आवरलं का बाकीच मग
आवरला आवरल
हॅलो माझ चाल माझ चालू आहे बघ अच्- आता घेऊन आवरले आता भुनन भांडी राहिलेलं बाकीच आवडयचं आहेयचा बरी. आहे की. आहे मस्त
घरातले कश सगळे काय नाही आता आवरून कामावर जायचं सगळी झाली आहे तयारी
ह हा. ते नव्हे तुम्ही मासाची रेसिपी म्हणजे मासाचे प्रकार जे आहेत ना ते मस् फ्राय ते ते खूप छान करतात तर रेसिपी सांगा की कस करत ते.
रेसिपी पाहिजे का? कुठल्या माशाची पाहिजे?
म्हणजे असं नदीच मासं आणलेलं मग ते कसं करायचं.
म्हणजे बांगड्यासारखं?
हा कसं म्हणजे रेसिपी सांगा म्हणजे कोणतं काय कसं करता येईल त्याचं.
पण नाही म्हणजे प्रत्येक माशाला वेगवेगळं असतंय ना माश्याच्या हिशोबाने हिशोबाने ते फ्राय वगैरे. करायचं असत. कमी तेलात जास्त तेलात हा वेगवेगळ्या प्रकार असतात म्हणजे काही मा जात बीळ बीळ - असतात काही जास्त कडक असतात ना.
हा हा मग हा नॉर्मल कडक आहे बघा.
हा कड काय काय म्हणजे बांगड्यासारखा फ्राय केला तरी.
नाही असं बांगडा पण नाही असं झाडशी फोडं तिच्याे आधी बघा.
झाड फोड म मोठा असेल मासा येतोय की बारीक बारीक पीस करून आणलेत ना.
होय पातळ नाहीत, म्हणजे त्याला मधला चिराय लागत का दो भाग कराय लागात-
हा जर तस काहीतरी असेल म न म्हणजे असं अ काटा एक साइडला ठेवून गोल कापावे लागतात ते.
गोल काय?
हा गोलमध्ये कट
म तेज तस म्हणजे अस हा आता आपण कस मटणाच. अस लांबड बारीक बारीक पीस करतोय तसं त्याच करता येतय काय?
अ येतात करता खर ते फ्राय करताना म जर फुटलं तर पूर्ण माशचा चुरचुरा होतोय मध्ये काटा असला की नाही मासा मग फुट
हा हा म्हणजे काट्या सहित कट करायचा.
हा हा काट्यासहित कट करायचा त्याला.
दोन भाग कराय येत नाहीत काय?
नाही तस केलं तर माशाच चुरा होतो ना पूर्ण.
हा म्हणजे तेलत फ्राय करतय म्हणजे वेगवेगळं
हा सगळं वेगवेगळं होत. म आता तुझा मासा आहे की नाही त्याला आधी दोन वेळा धुवून घे चांगलं स्वच्छ.
हा म त्याला ते भिंगतेन असली तर ते काढायचेत का तसे असले तर चालतात. भिंग राहिलेली असली तर ते काढायची का चालतात तशी ती?
नाही नाही ते काढावं लागत. आता. तू विकत आणला नाहीस ना नदी चा म्हणल्यावरती.
होय, ते तयार करून दिलेलं असते तरी पण थोडं थोडं राहिलेलं असल तर ते काढायच? ना.
हा हा सगळं काढून घ्यायची खपली त्याची काय असेल ती सगळीच, हा. सगळ धूऊन घ्यायचं. स्वचछ मिठाच्या पाण्याने धधुतलं तरी पण चालत. ते जरा उगच मीठ टाकायचं आणि धऊन घ्यायचं स्वच्छ एकदम म्हणजे कडवटपणा जर असला कापना जे त्या पोट फूट त्यांनी घाण जे निघ ते ना. त्याने कडू होत, म ते जे मिठाच्या पाण्याने धुत धुतल ते राहत नाही, म ते कडवटपणा निघून जातोय.
हा हा म ते पीठाने पण धुत्यात म्हणतात ना.
ते नाही ते काय माहिती नाहीये सोड मला पिठाने कस धूत
म्हणजे, हायस पीठ टाकून पण धुत्यात म्हणजे अस कुठतरी मी ऐकलय. म ते तस धुतलं तर चालतय विचारलं-
तस ना बघ तुला कस- जस मासा असेल त्या हिशोबाने धू. काय ते? हा कडवटपणा निघून जातो पूर्ण जातो त्यामुळे-
हा हा म म्हणजे तळायसाठी- मासा कोणता चांगला असतो?
मोठ्यामध्ये चालतोय कडवटपणा ज्याचा- कमी असेल ना ते चालत त्ये शेप- डोकं फक्त नाही भाजायचं त्याचं.
बाकी सगळे शेपटी चय, हा-म्हणजे पीस करून- चालतात. मासा फ्राय केला तर म्हणजे ते छोट, ते छोट छोट मास असत्यात तस
हा हा ते पण अखंड पण चालतात फक्त आतून चांगले स्वच्छ करून घ्यायचे ते.
हा म्हणजे कट-
हा हा हा हा त्याच्या पोटाच्या बाजूला थोडं कट माराय- सगळी घाण काढून घ्यायची न ते- पण पुन्हा स्वच्छ धुवायचे, आणि त्याला ना? आलं, लसून, कोथिंबीर, मिरची ह्याची पेस्ट करायची चांगली.
कसली?
आलं लसून- कोथिंबीर आणि मिरची. हा- एकच मिरची जास्त- नाही घालायचे कारण आपण लाल तिखट टाकतो ना त्याच्यामध्ये, कलर यावा म्हणून, हं -एकच घालायची. आणि हे करून पेस्ट करून घ्यायची- आणि कोकम रस आगळ जे- आपण म्हणतो कोकमच- आंबट. ते दोन तीन पाकळ्या करून घ्याय- किंवा तुम्हाला आंबट जसं हवं असेल- तस कोणाला आंबट आवडतय कोणाला नाही आवडत हा हा आम सुर- कोकमच-
हा हा मग जर का - जर आमसूल नसली तर म काय टॉमेटो आंबट-
टोमॅटो शक्यतो नाही, कारण लिंबू पिळला तरीपण चालतो. म्हणजे ते सेमच आंबटपणा असतो ना कोकमला आणि- हा म लिंबू टाकले तरी-
मग त्याला बाकी किती मसाला खोबरं तिळ वगैरे का लागत नाही का.
रश्यासाठी लागतं.
ह ह मग हे मॅरिनेट करून ठेवायसाठी लागते काय फ्राय फाय फ्राय साठी
करावंच लागतंय नंतर फ्राय वगैरे करायचं ना. आधी एक पाच दहा मिनिटं मॅडीनेट करून ठेवलं ना माशामध्ये चांगला अर्क उतरतो. मग आलं लसणीची तीच की हे पेस्ट केलीस की नाही ह्याची त्यात तिखट थोडस मीठ वगैरे आपल्याला पाहिजे तर चवीनुसार मसाले जे काही असतील फिश वायम मस्त मसाला वगैरे असतो य तो ते सगळं लावून ठेवायच. दहा मिनिटं तरी ठेव दहा मिनिटं ठेवून झाल्यावरती मग रवा आणि तांदूळ हे चांगलं मिक्स तांदळाचं पीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि भा भाजायचं नाही डायरेक्ट घ्यायचं ते रवा आणि तांदळाच पीठ जुंदळ वैगरे असताना ते पीठ नाही घ्यायचं. त्याने चिकट चिकट तर भरपूर फक्त तांदळाचं पीठ नाही तर फक्त तांदळाच्या पीठात जरी बारीक बारीक भा हे मिक्स केलेस आणि ते भाजलंस तरी पण चांगलं लागत.
हा हा मग ते असं जास्त तेलात हे फ्राय करायचं का नॉर्मल तेल
ह्याच्यामध्ये तुमच्या हिशोबच कमी तेल तुम्ही खात असाल ना तर मग कमी ह्याच्यामध्ये मग तव्यावरती करायचं आणि तुम्हाला जास्त तेल ला हे चालत असलं आणि कुरकुरीत पाहिजे असला तर मग डायरेक्ट आपण सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्सटी फाय जसं कढईमध्ये तळतोना तसं तळायचे. चा मासा
हा हा म ते छान कुरकुरीत
हा ते व्यवस्थित कुरकुरीत होते आणि पटकन शिस्त पण आपण आपण जे फ्राय करतो त्याच्या त्या त्यापेक्षा जास्त हा चवीला पण लागत आतून चांगला शिजतोय पण सगळीकडून आणि कमी वेळात तयार होतो तो
हा हा
लवकर होतात पटपट ते तेलामध्ये एका टायमाला आपण भरपूर सोडतो ना त्यामुळ. पटकन ते मॅरिनेट करून झाल्यावर काय ते
मग ते मॅरिनेट करून झाल्यावर काय म्हणालतात
हा तेच किती आहे रवा आणि ह्याच्यामध्ये नीट व्यवस्थित
ते त्या रव्यामध्ये चटणी मीठ ते काय टाकायच
नाही नाही आपण मॅगिनेट केलय ना मीठ नुसतं टाकायचं फक्त त्यात दुसरं काही नाही. तुमच्या चवीनुसार उगच तुम्हाला बाहेर जे त्या रव्याच्या ह्याला वेगळी टेस्ट येते ना त्यात पण मीठ पाहिजे अस तर घालायचं.
आणि मग त्यात त्यो पिझा म्हणजे ते मॅरिनेट केलेलं एक एक पस होती सगळीकडून हा म्हणजे त्याला सगळीकडून रवा लावून घ्यायचा तो.
हा हा. मागून पुडुन सगळीकडनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि डायरेक्ट ते त पॅनमध्ये किंवा कढईमध्ये ते ठेवायचं ते
ह आणि जे ते तळायच असल तर तेलात डायरेक्ट सोडायचं नाही तर म
हा मग ते जास्त पॅन मध्ये जास्त फोडी नाही टाकायच्या तेवढ्याच जराश्या टाकायचे
दोन तीनच ह ह खरच वेळ जास्त ह म्हणजे जास्त वेळ
पॅन पॅनमधी लागणार कारण आजूबाजूने सगळीकडन तुला पलटून पलटून फ्राय
होय आणि तेला कस डायरेक्टड ते पटकरण आवरणार.
तेल लागलं की आतून पण चांगलं शिजत बाहेरून पण कुरकुरीत होत.
हम्म हम्म.
तसंये ते. ते आदी ते माश्या बरोबर जास्तीत जास्त शक्यतो भा करी चांगली लागते. चपातीपेक्षा म ते भाकरी आणि असली तर मग, काय ते.
चपाती चांगली लागत नाही.
नाही नाही क्वचितच लोक खातात ज्यांना चपाती आवडते भाक री आवडत नाही अशी नाही तर शक तो सगळीकडे भाकरीच खातात तीच चांगली लागते ते असेल तर जास्त. चांगले.
हम् हम्म.
म आता ते- करणार आहे का?
आणि मग ते भाकरीसोबत खायचं ते मासा तयार केलेलं.
हा ते पण चालतं आणि टाकलं रे ह्याच त्याच टेकलेलं असतं किनी डोकं ते डोकं. त्याच आम्हाला सांबार करायचं फक्त.
ते मग त्याला मग ते वेगळं काय मसाला लागतो. ते का.
त्यासाठी होय खोबरं कोथिंबीर जास्तीत आणि आलं लसून काही त्यात नाही घातलं तरी पण चालतो.
हा मग मग त्याला टॅमेटोची टॅमेटोची प्युरीे लागणार. बं
नाही नाही माशाला नाही घालत टोमॅटो प्युरी.
हा हा मग फक्त खोबरं. अ तीळ कोथंबीर आणि लसूण. मिक्स करायचे मिक्स मसाला लावून घ्यायचा.
तिळ आणि खोबरं एवढं नसलं तरी पण चालतं तरी पण छान चव येते मालवणच्या जे मासं करतात ना मालवण म कोकणामध्ये. त्यात तीळ वगैरे. काही नाही घालत ती लोक. आमच्या इथे पण नाहीच घालत आम्ही पण कोकणातले त्यामुळे आमची लय वेळा आम्ही बघितलंय नाही घालत शक्यतो ते. हा फक्त खोबरं कोथिंबीर आणि कांदा बारीक चिर घ्यायचा त्याच्यामध्ये ते डोकं आहे ना चांगलं धुून घेऊन परतायचं तेलामध्ये चांगलं. आणि मग ते खोबरं कोथिंबीर हा खोबरं कोथिंबीर. चा. मसाला टाकायचा. ते दोन मिनिटं फ्राय करायचं. आणि आपल्याला हवं तेवढं गरम. पाणी त्याच्यामध्ये रस्यानुसार घाल.
म ते गरम पाणी घातल्यावर, फुटत नाही ना?
काय नसतंय गार घातलंस तरी चालतं, फक्त लवकर उकळी यासाठी गरम पाणी घालायचं. कारण आपण फ्राय केलेला असतोय आधीच तेंव्हाच अर्धा फिश शिजलेला असतोय.
हा हा हा हा बर बर करते म, आज संध्याळी आणाय सांगते कि किती दिवस झालं मासा खाल्ला नाही, आज संध्याळी आणाय सांगते आणि करते तुम्ही सांगितल्या प्रमाणे. चालते, बर बर. माहिती दिल्याबल थँक्यू.
हा हा चालेल चालेेल, हा हा.
अ